हो एक वेस्ट गेला माझा.
होय व कसलं खालचो प झालयं ते
दितील सोड म दितील सोड ती सगळी तरर म्हणाल्यात, ऐंशी रुपये शंभर रुपये देत्यात एका कॉल ला काय माहीत, मला का? माहित
नव देणारेच नवे अस म्हणजे सोळा रुपये सतरा रुपये शेवट अठ्ठेचाळीस रुपयेचा एकय माझा..
माझा अठ्ठेचाळीस चा पण नाही ग एकोणचाळीस चाळीसचा आहे.
हम्म इफेक्टिव्ह कम्युनिकेशन बोल आता
काय बोलायचं खरं आपण यावर आपण स्पष्ट मराठीत मोठ्यानं बोलून बघूया काय किती रुपये येत्या
त्यानी काय म्हटलं इंग्लिश इंग्लिश व अरे जरा जास्त बोलव म्हणलं इफेक्टिव कम्युनिकेशनन्
म्हणजे इंग्लिशमध्ये बोल बोलून बघूया काय काय होतय.
आम्हाला इंग्लिश येत नाही तू बोल बघू जरा..
हॅलो मॅडम वॉट इज युअर नेम?
पर्सनल इन्फॉर्मेशन इज नॉट अलाऊड हियर.
यू कंटिन्यू विथ ऑर्दर. सब्जेक्ट
हॅलो कोण बनेगा करोडपती से बात कर रहे है अगर आप आपण अगर आप... ओटीपी दे देंगे तो हम आपका बँक अकाउंट खाली कर देंगे.
नाही चलता हमको सब पता राह इसलिये हमारी पर्सनल.. इन्फॉर्मेशन आपको नही दे सकते.
काय मच भाई काय आहे काय म
ओटीपी ओटीपीचा फुल फॉर्म सांगा तुम्ही जरा
वन टाइम पासवर्ड है.
ओके एक करोड.
ह
राईट इधर बारिश हो रही है सांगली मे उदर हो रही है क्या?
इथं जास्त हवाई आल्यासोर आता....
तुमच्याकडे येत आहे ढकलत आहे पाऊस आम्ही..
व्हय व्हय वारं जास्त सुटलय आता तू सांगितलीच बघ आणि पाऊस याल्यासारखं झाली.
हम् त्याला यायलाय तुमच्याकडे याय लागलाय थांबा
आणि काय मग हे जवळ काय बोलायचंय काय माहित नाही काय एकसर झा काही उपयोग नाही माझी आता आठच राहिल्यात
इफेक्टिव्ह कम्युनिकेशन महत्त्वाचं एआय म्हणजे?
ए आय चा वापर सांगा
ए आय कशासाठी युज करतोय आपण आता.
ए आय मीन्स आर्टिलीशन, आर्टिलिजन, काय का ग आर्टिफिशियल इंटेलिजन्स ओके. हा मग ते कशासाठी यूज करतात, त्याच बेनिफिट आणि हे सांग मला बेनिफिट सांग बघू एक.
अरे भाई टास्क ऑटोमेट करण्यासाठी. फोटोज इमेज. जेनरेट.
इमेजेस जनरेट करण्यासाठी बट इमेजेसच हे पण काय म्हणतात त्याला.
साईड इफेक्ट पण आहे.
साइड इफेक्ट पण होऊ शकतोय.
यालाय, यालाय. पाऊस यालाय.
आला काय?
आलाच बग.
थांब आता ठेवशील बिवशील बंद ए आय चालू आहे.
आणि काय? कॉलेज बिलेज च काय बघितलेस का नाहीस? एम सी ए साठी मास्टर ऑफ कंप्यूटर एप्लीकेशन साठी. आता आपलं बॅचलर ऑफ कम्प्युटर ऍप्लिकेशन कंप्लीट झालेलं आहे. तीन वर्षाची डिग्री आता मग एम सी ए दोन वर्षाची डिग्री असेल का तीन वर्षाची?
दोन वर्षाची असत्या.
ओके तीन वर्षाची पण एक एक कॉलेजमध्ये आहे ना.
हम्म, हा होय. बट मोस्टली वी हॅव टू इयर्स ऑफ एम सी ए इन मोस्ट ऑफ द कॉलेजेस.
ओ द्याट् ग्रेट.
दॅन विच सबजेक्ट मेनशनड इन एम सी ए. मास्टर ऑफ कमप्युटर ऍप्लिकेशन.
वॉट वी हॅव स्टडीड इन बी सी ए. वी हॅव ऑल ऑफ दयाट इन एम सी ए.
वेरी डेंजरस टू
सही कहा फर्स्ट टाइम मे ही क्लियर करना पडेगा.
या
दन वी हॅव पायथॉने. मिनी प्रोजेक्ट अँड सेकंड इयर इन सेकंड वी गेट कं कंपनीज इन द कॅम्पस
ओ माय गॉड.
बेरोजगार
सो मेनी मूमेंटस पेस् इंटरव्यूस
येस येस.
सो बहोतं डर लग रहा है क्या क्या होता हे देखते है इधर बी सी ए थ्री इयर्स मे त कुछ समज मे नही आ रहा था. अभी सेकंड एम सी ए मीन्स मास्टर ऑफ कमप्यूटर एप्लिकेशन मे क्या होता है देखते है.
नाऊ वी हॅव जस्ट वन इयर लास्ट इयर लास्ट यर मे तो कंपनीज आयंगी.
या अंग पे काता आग्या है मेरे
देखते देखते काय हुतंय
हां.
खिडकी बंद कर रे मग बंद करकी उठलायस नव हायस नव तिथं
त्या खिडकी बंद करना
हम्म या
ते
व्यवहार ये कांनपाडीत मारीन बग आत सरळ सांगलोय
कुछ तो बोल
क्या बोले बता.
रिम रिम..
बारिश तो या भी आ रही है बहुत.
माय डॉग इज स्लीपिंग अँड आय एम हियर. बसिंग.
ह हम
आय जस्ट हॅड डिनर.
हो मे अभी खाना नाही खाउंगी. बिकॉज.. मंचुरियन खाया है चायनीज, भेल खाई है सँडविच खाया है.
हा
अभी जगा ही नही है जंक फूड ह जंक फूड हो चुका है इधर.
औ युटेल मेगी मे खाता हू हा
आय मी आज खाल्ले काय?
हम् हम्...
तू तो लगातार खा रही है.
ह
म आज मैने आज ही खाया इसलिये मै बोल रहीथी.
आय आय वॉज. आय वॉज स टू डेज बॅक फॉर लाईक टू थ्री डेज.
ओ माय गॉड त जंक फूड खाना चाहिये क्या?
सो आय हॅ हॅ इट इन लॉंग टाईम सो..
तो इतली ख..
टेन मिनिट्स इज कम्प्लीट.
कंप्लीट हो चुका है क्या. कभी तू करने वाली है क्या नही?
हा मे करती हू फिरसे तू कर.
हा रुक मे पैसा कितना आया देखती हु.
अरे इसमे अचानक से नही दिखता.
काय दिकती हू तू. दीकती हू रुक ठिके हम्म जराकी. अ